हॅलो. आवाज येत आहे का?
हॅलो.
हॅलो आवाज नाही येत का माझा? हॅलो आवाज नाही येत का म्हटलं माझा? तुझा येतय मला माझा नाही येतय का तुला? अच्छा- अच्छा झालं जेवण?
मला पण यायला लागल आता.
हो का झालं का म्हटले जेवण? हो -हो झालं -झालं. काय बनवल होत आज?
झालं का? आज पालकदाळ, पोळ्या, भात. आणि चिवडा.
हो का.
तुम्ही काय बनवलं होत?
आम्ही आज खिचडी, टिक्की. बेसन, पापड तडले होते आणि थोडेसे ते पोंगे पोंगे काय म्हणता तुम्ही? हो पिझ्झा खाल्ला होता आम्ही.
हॅलो
पिझ्झा खाल्ला होता म्हटल आम्ही.
हो का?
हलो.
म्हणून, आवाज अ ब्रेक हू यायला लागला तुमचा.
अच्छा पिझ्झा खाल्ला होता म्हटल आम्ही.
हो का.
हॅलो हा- हा येत नाही, आता येते की नाही येत. येत नाही आहे का माझा आवाज? अच्छा -अच्छा. अच्छा. पिझ्झा खायाचा होता. हा माझ्या मुलीला खायाचा होता, काल तिच्या मामानी आणला होता, मग ते तिनं बघितलं, म्हणजे तिला व्हिडिओ बघ- पाठवला होता. हो तिनं नादच लावला होता.
म्हणून मंग तिला पण खायचं असन.
हो -हो तिने केला होता कॉल तिच्या मामाला मला पण पाहिजे म्हणून. मामाम नाही म मामाला कॉल केला होता तिनं, बट ते काही कामात वगैरे अस पण मग तिच्या पप्पानेच ऑर्डर केला होता.
हो का.
ह्म्म.
बराय मामाकडून पण घ्यायचं ना.
नाही कॉलस परत कॉल नाही केला त्यांनी काय, म्हणू काही कामात वगैरे असेल मग मी पण नाही केला. ती बोलते खूप मग, तूच सांगतो म्हणते तिला. हो, खूपच आगव आहे. तूस सांगतो म्हणते तिला, नाही ही कसच ऐकत नाही. मजाक वर नेते व लहान आहे माझ्यापेक्षा, सगळेच लहान आहेत माझ्यापेक्षा मीच मोठी आहे. जगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत.
हो का. लहान आहेत पण बोलण्याला सगळेजण तुमच्यापेक्षा मोठे आहेत.
हो एकही ऐकत नाही, एक ऐकत होती‌ अ पहिले पण आता ती पण बोलायला लागली फोन
हो का.
नो
मंग मारायचं ना तिचं.
मारता नाही येत ना आतापर्यंत मारलं नाही.
मग आता मारायचं.
अम मधवी म्हंते तिला लेबू हा हा
काय म्हणते?
ती मला बोलते खूप जास्त लिमिटच्या बाहेर. आणि तिला जर लहानी बोलली मधवी माझी बहीण
हा हा.
आणि तिला जर लहानी बोलली ना तर तिला बोलते तोंडच फोडीन तुझ तू ऐकतच नाही जास्तच बोलायला लागली. तिनं बोललेलं चालतय आणि तिला दुसरं कोणी बोलल ना की तिला सहन होत
हा तिला मंग तिला असं वाटत असन मला मला कुणी नाही बोलायचं मी सगळ्यांचा बाप हून बसायचं मला कुणीच नाही बोलायचं मी बोलणार सगळ्यांना
तेच करते मुक्ती, अशी ही ती सगळ्यांनाच बोलते. तिला कोणी बोललं की तिला सहनच होत नाही.
मंग तिला राग येत असन? तिला कोणी बोल
हम्म तिला मी म्हणत असतो ना मग मला बोलत तेव्हा तू ऐकून घेतो तुला सवय झाली म्हणते म्हणजे ती बोलते मला तिथच ऐकायची मला सवय झाली
मंग सवय झाली. तिला सवय झाली म्हणायचं मंग तू बी सवय पाडून घे म्हणायच.
बोललं तरी ते बोलण्यात ऐकत नाही खूपच जास्त बोलते मंग जास्त तिच्या नादी लागयला पुरत नाही.
मग कोणी लक्ष देत नसेल तिच्याकडं.
नाही कधी कधी होते ना डोकं खराब इग्नोर मार मारू मारू किती मारणार आहे माणूस? अक चकीच्याात ात आहे सगळं तिला पार्लरचं पण काम जमते थोडं मी तिच्याकडूनच ट्रेडिंग करून घेते मला बोलते ती तू बाहेर जात राहू नको म्हणते
अछा हम
हो तू बाहेर नको कर जाो
पैसे नसाल ना देत
पैसे कशाला देऊ त ना ती मला म्हणते ना पैसे दे मी म्हणत तुला आईने शिकवलं कशासाठी हो तुझ्यासाठी शिकवलं म्हणते मला
हो म्हणून बोलणं ऐकून घ्या लागते तिचं नाही का
हो तुझ्यासाठी शिकवलं म्हणते मला आई ना तू माझ्याशिवाय कुठे करू नको म्हणते
शिकवलंच म्हणायचं त्याच्यासाठी घरच्यांची करून देण्यासाठी
म्हणत होस तुम्ही तिला तर मला ते होतोयच करून द्यायला फक्त केलं म्ह लाड नको करू पैसे देऊन देऊन ते पण मी ते
हो का माझ्या ताईला मी म्हणलं ताई केस कट करून दे म्हणलं मला दोन हप्ते झाले दोन ते तीन हप्ते ते तिच्या मागे लागू नये खालचे खालचे केस कट करून दे केस कट करून द नाही नाही नाही नाही
कस्त
जस काय माझी कट करून ने नाही गेली ते पार्लरमध्येध्ये जाऊन कट करून यायला त्या बाईलच्या हात त्याला वाढच नाहीये, बिलकुल.
हो. ते मग ते कट नाही करू वाटत. ते एखाद्याच्या हाताला वाढ राहात नाही ना. त ते केस पण वाढत नाहीत. आणि आता एवढे केस चाललेत ना. त्याच्यामुळे, काही समजतच नाहीय. त्या केसांना काय, लावाव?
केस चालला.
मग काय तर. अगं कडीपत्ता आणि -आणि आपलं आंघोळीच्या आधीन. ज्या दिवशी, आपल्याला डोकं धुवायचं असतं. त्या दिवशी कडीपत्ता आणि कांदा. हे मिक्सर मधून काढून न त्याचा रस मसाज करायची. एक घंटा आधी फक्त. त्याचा रिझल्ट खूप चांगला. नाही तेल लावलेलं असल, नाही नस लाच पाहिजे. डेली - डेली तेल, लावायचंच नाही ना. आठ - आठवड्यातून एक वेळेस तेल ठीकय.
नाही. केस धुवायच्या, आदल्या दिवशी तेल लावतो ना.
आव त मग, आठवड्यातून दोन वेळेस धुवायच ना केस. काय प्रॉब्लेमय?
हो, ते चालते.
मग. मसाज ते कशासाठी? एकाच तासाच.
जायला लागले.
नाही ते युज करून बघ. म्हणजे मी वापरलेला आहे. पण मला आता कडीपत्ता भेटत नाहीये. मी एक - दोन वेळा ट्राय केलं पण. केस सगळण्याच कमी झालं होत. त्याचा आसर खूप लवकर दाखवतय.
हो, का? बग
कडीपत्ता जर भेटत असेल. हा, तेच म्हणतय, कडीपत्त त्ता जर मिळत असेल ना.
मिक्सर मधून काढायचा.
कच्चाच, कडीपता. उकळायचा नाही. कच्चाच कडीपत्ता आणि कच्चाच कांदा. हो, मिक्सरलाच लाव. दोन्ही पण मिक्सरला लावून घ्यायचे. आणि चाळणीन त्याचा रस काढून घ्यायचा.
आता कांदा लय महागाय. न आई करू देती की, नाही? ह.
काय प्रॉब्लेमय, काही नाही म्हणत. आई, कशाला काही म्हणणारय. म्हणजे केसासाठी.
हो बारकावाला एक घेतलं तरी होते. पाणी भरपूर निघते ना.
मग, आणि मसाज करायची. फुल मसाज करायची. एक तास आधी. ते कसंय आता. म्हणजे ते मला कडीपत्त्यामुळे पण आणि होत पण नाही. ते लक्षात पण राहत नाही. आणि खूप रिझल्टय त्याचा. काय - काय मुली तर मग त्या पूर्ण, त्याच तेल तयार करून ठेवतात.
हो का. मी कड- करायची. तेल आधी तयार. मी त्याच्यामध्ये, आपले जास्वंदाचे फुलं त्याची पानं. आणि अजून मेथ्या कढीपत्ता कांदा कधी टाकायची. पण कधी टाकायची नाही. कांदा टाकल्या ना वास लइ येते ते. म्हणजे जास्त दिवस तेल राहिलं की. फोडणी दिल्यासारखाच वाश येतय.
हो. येते- येते.
मग ते न टाकायला तर टाकलं, नाही तर नाही टाकला. असं करून लावायची. त्यानं व्हायचे थोडे - फार गळणं कमी.
हा, हा.
मीडियम
मंग चालू ठेवायचं ना
कधीचाय चालू ठेवणं लागते आता ते फुलं नाय ना भेटायल लागले
हो जास्वंदाची
त्याचं फुलांमुळे व्हायला लागली परेशानी नायतर ते फुलं भेटले तर होऊन जाते मस्त ती फुलच नाय भेटायला लागले पण आता इतक्यामध्ये
ते कस जवळपास झाड वगैरे असलं की काही प्रॉब्लेम नाही.
हो ना इथ जवळपास नाहीच आहे त्याचा नाहीये सदा फुलीची तरी आहे. त्याच झाडच नाहीये.
नाय मग ते कांद्याचं आणि कडपत्त्याचं मी बोलत आहे ते ट्राय करून बघ.
काय?
कांदा आणि कडीपत्ता ट्राय करून बघ म्हटलं.
तू बघायला लाग मी एकदा ट्राय करून एकदा म्हणजे कंटिन्यू बघाय लागन एखादा दोन महिना
होन अग भरपूर केसाची काळजी घेतात. मला तर म्हणजे मी तर त्या केसाला कधी काळजी घेतली म्हणून मला तर आठवतच नाही केस माझ्या आहेत लांब पण एवढे पातळ झालेत ना आता खूपच पातळ झाले मी ते म्हटलं स्टेपच करू टाका. ह केस घडतच आहे तेच तर सांगत आहे ना प्रत्येकीचा तोच प्रॉब्लेम आहे की सध्या केस
हो ना केस गळण अनं डॅमेज तर माझे खूप होतात.
नाय मग तू स्टेप मारून टाक. सेट मध्ये ना पूर्ण फाटे निघून जातात छोटे जरी झाले तरी पण चालेल. पण स्टेप मारायची पूर्ण फाटे काढून घ्यायचे
आई आईला म्हणलं एकदम असा बॉयकटच करून घेते म्हणल आता कातरशे म्हणजे केस असे डोक्या पासून ते शेंड्यापर्यंत सगळ्या याला फाट आहेत खूप घाण डॅमेज आहे माझा केस
खूप फाटा आहे मग तुझ्या केसाला ग्रोथ नाय होत ना मग त्यामुळे
हा आणि एकतरचे एक केस असे रफ पण एवढे आहेत ना
अच्छा अंड लावय जा नं मग अंड म्हणजे कसं फक्त वाईट लावायचं. ते पिवळा जे भाग असते ना ते लावायचच नाय.
बर बर माझ्या एका ताईची केस लय छान येत.
हो कां या आट -
हो एकदम शॉर्ट शॉर्ट आहेत काय?
आता जेव्हा माझं म्हणणं आहे की जेव्हा डोकं धुशील ना तेव्हा मग ते अंड्याच ट्राय करून बघ. तुला रिझट द जाणवेल तेव्हाच खूप सिल्की केस होतात म्हणजे मी मेहंदी लावते ना त मी यावेळेस मध्ये चार अंडे टाकले होते त्यामुळे एवढं सुंदर केस झाल ना सिल्की एकदम अजून त्याच स्लील्की पणा गेलाय नाय हा
बघायला लागन साधा अंडच लावून बघायला लागन निसत असं नायतर मंग ते पाणी जेव्हा काढतो ना मसाज करतो तेव्हा लावून बघायला लागनं.
हो त्यात मिक्स करून लावलं तरी चालेल पण असं पण लावू शकतो ना आपण. त्याला त काय आपण जेवाच तेव्हा पण लावू शकतो हा
हो नाय आता ते तस हाय म्हणल्यावर करायचं काय की संडे लाच करण लागते ना
हो ते तर आहेच एक तर व
ते पण सुट्टीच्या दिवशी क झाला टाईम भेटला तर करायला होते नाहीतर मग ते घरी मटन आण तेनंतर त्याच्यातच जाते सगळा दिवस
हो का
ते किचन काही र काम होतच नाही लवकर
हम्
अून
किंवा बहिणीचं काय बोलत केसाचं हॅलो
हो ना
काय बोलत हो त म्हटलं तिच्याद्दल
आमच्या घरी म्हणलं रविवारी सकाळीच मटण आणतात त्याच्यामध्ये ते